हा बोला काय करायला हा येतय
आणि बघा बसलोय तुम्ही काय करालाय
ह चा काय घऊ काढलेलं निवडायला
ह
हा त्या निवडत बसलेली
रृचकाम
आणि एक्स्ट्रा वेळेला ते करायलाच पाहिजे अस
होय
मी जॉ नाही जॉब करते मी म्हणजे गार्मेंट ला शर्टिंग वगैरे असते शर्ट शिवायला असत तिथं जातय मी कामाला खरं आज सुट्टी घेतलय गेलेलं नाहीे कामाला सुट्टी घेतल जरा सासूव्यांंची तब्येत जरा बिघडलं
असंवे
तपलाय हम त्यामुळ म्हंटले पोरं पण नाहीेत घरात कोण
चहा सजले असत ना त्यांचा
होय शाळा चालू झाल्या की. तुम्ही काय करताय? हो बरं आहे.
मा माझी आता डिग्री कंप्लीट झाली ग्रॅज्युएशन केले कंप्लीट आता अ मास्टर्स ला ऍडमिशन घेणार आहे. तेच चालल्यात ऍडमिशनचा च विषय चाललाय हां कॉलेजच चालू आहे.
आता सर तर म्हणाल्यात विष विषय बदलू नको करून मला विषय बदलायचा आहे मला चालय म्हणून मी अजून ॲडमिशनला गेलेच नाही आहे.
हां हां.
तर मग तर मराठीत न केलंच ग्रॅज्युएशन तर मराठीतच पुढं हे मास्टर्स कर पण मराठीमध्ये पुढंच काही स्कोप नाही आहे टीचर शिवाय. टीचिंग आणि आणि मला टीचिंग करायचं नाहीये ना म्हणून मग मी हिस्ट्री घ्यायचा म्हणा लागल्या.
हां नाही म असं बदलायचंय का विषय?
बदलायचं म्हणजे माझं लई बदला बदली झालंय अकरावी बारावी सायन्स न के डबल ग्रुप नं.
हां.
बी हा बीएस सी ला म फर्स्ट इयर ला ऍडमिशन टाकलं पण मी पोलीस भरती करते मग पोलीस भरती करते मला माझं एक वर्ष गॅप क घता येत नाही पंच्याशी टक्के प्रेझेंट कंपल्सरी आहे ला एवढं कॉलेजलायला जमा म्हणत एक वर्ष पडला माझा गॅप मग परत नाईट कॉलेजला टाकलं एक्स्ट्ररनल. ग्रॅज्युएशन म्हणलं कम्प्लीट करून झालं आता एम ए ला पण तेच म्हणाय लागलोय एक्सटर्नर्स टाकायचं रोज रेग्युलर काय आपल्याला झेपणार नाही म्हणलं. रोज कॉलेज कसं जवळ पण नाही ययुनिव्हर्सिटीत जायला लागणार. कोल्हापूर युनिव्हर्सिटी शिवाय आम्हाला हे नाही पर्याय नाही मग.
हां.
म त्यामुळं चाललंय अजून. शिकल्याल नुसतं शिकून तरी काय करायचं सांगा काहीतरी पाहिजे का
त्याला डिग्र्या पाहिजेत हां डिग्र्या पाहिजेत त्याला डिग्र्याशिवाय काही नाही.
मी तर नुसती डिग्री घ्यालोय या विषयाची घ्यालोय त्या विषयाची घ्यालोय. कॉम्प्युटर केलाय नुसतं असं वाटतंय सगळं करून माझं पडलंय. काही पण असं शिकलेला उपयोग नाही आला बघा मला अजून. अजून सुरुवात नाही कशात काय नाही.
हां.
व्हायला च पाहिजे नाही झाल्यावर कसं व्हायच घरातल्यांच कस आहे एक कुलती एक पुरगी आहे म्हणत्यात शिकलं पाहिजे. पण आमच्या घरातल्या बऱ्यापैकी सगळ्या पोरींनी दहावी आठवी दहावीच्यावर कोण शिकलंच नाहीेये आमची मम्मीच तेवढी शिकलेली आहे ग्रॅज्युएशन तिनं केलंय पप्पांनी केलंय नंतर बाकी सगळ्यांनी आठवी, नववी, दहावीच्या वर कोण दहावीच्यावर तर कोण गेलच नाहीये मग घरातल्यांची अशी इच्छा आहे की पहिली पोरगी आहे पण तिने शिकावं.
हां. घरातल्यांचे विचार चांगले आहेत म्हणा मी पण बारावी पास झालोय खरं माझ्या आर्टस् साईड होती त्यानंतर मी एएनएम म्हणून नर्सिंगचा कोर्स केला. आणि आप
हां नर्सिंग चांगलं होतं की मग नर्सिंग मधी लई स्कोप आहे पुढं.
होय केला ना कोर्स केला मी. अ एक दीड वर्ष जॉब केला त्यानंतर लग्न केलो. आणि आता शर्ट शर्टचा शर्ट शिवत्यात ना मोठा गारमेंट आहे इकडं ते. छान आहे गारमेंट आचं तर त्या गारमेंटला मी जॉब करतेय म्हणजे माझा शिकलेला राहिला साईडला करत या दुसरंच
मग तेच प्रॉब्लेम झाला आमच्या मम्मीने पण कस ग्रॅ म्मीनें प कं केलं डीएम एल टी केलीती अकरा बारावी डीम एल तिकट द्यावी नर त्यानंतर तिनं ग्र्युएश के आणि हॉस्पिटल वरती पण कामाला होती लग्नानंतर पण करत होते मी मी राहिल्यानंतर मग मग तिनं सोडलं ते सोडलंच बघा त्यानंतर तिनं ती पण मशनीवर काय शिवत्या तर म्हणपाची शि नाही शिवत्या मम्मी आमची मला तेच म्हणजे नुसतं शिकवण्यात काय अर्थ नाही आम्ही शिकून काय केलो नाहीये शिकून नुसतं उपयोगणे काय तर करून पाया उभं राहणं गरजेचं आहे आत्ताच्या जगात तर जर पाया उभण्या राहिल्या तर लया उघड आहे
हा माझं कसं झालं मी पुढे जॉब करायला तर आमच्या सासूबाई पण चांगल्या ठिकाणी काम आलाय सासरे पण आमचे मिस्टर आणि मग ते घरातलं सगळं करायचं मग माझे लहान मुलं मला कुठे म्हणजे अस भेटलंच नाही बाहेर पडायला ना त्यां कधी ऑब्जेक्शन नव्हतं करू मग कसं असं काय कर म्हणत होते तेनी खरं
कर म्हण तु त पण पोरांच्या हतन होत नाही आमच्या मम्मीचं पण तेच झालं पोरांच्या हेच्यातन तिचं पण झालं नाही झालं संपलाच विषय आता तर आता म्हणत्या करू काय?
गुदल्या गुदल्यासारखं होतेय ग एकदा मुलं झाली ना की बायकांना पुढं धाडस होत नाही पटकन बाहेर पडायच त्या त्यात गुंतल्यासारखं होतय. असं होतय त्यामुळे आत्ताचे जे दिवस आहेत दिवस आहेत तोपर्यंत शिक कोणी कुठतरी ठाम अशी उभी राहा म्हणजे पुढे तुला लग्नानंतर पण असं नको की बाबा हा मी हे केलं असत किंवा माझ माझं हे झालं असतं त्या बर झालं असतं असं काय करू नकोस त्याच्या अगोदर स्वतः सेटल होतो म्हे पुढे जरी झालं मु झाली तर तू तुझ्या काही कोणता पण काय पण कर, म्हणजे शिक्षणातन नोकरी वगैरे कारण तेेत तुझ्या लाईफला सेट व्हायला पाहिजे असं, त्या नंतर चेंज व्हाला नाही पाहिजे.
करणं गरजेचंच आहे.
हा असं कुठलं पण कोण कोणता पण निर्णय घ खर एकच घ्यायचा नंतर ठाम घ्यायचा करणार तर करणार. मग काय करायचं आता अर तू तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं कशातन केलं स्मारक त्याला तुला टीचिंगचं करायचं नाही, तुला भरती पण व्हायचं नाही, तो
नाही, नाही भरती व्हायचंय मला फक्त कसं होतंय. माझं पोरीनच्या तुम्हाला माहिती आहे बॉडी सात किती देते आणि किती नाही सगळं होत नाही त्यामुळे ग्राला जरा दमवते त्यामुळे दोन हजार बावीस पाूनी ट्राय करायला लागले. आता पण माझा ट्रायल चालू मी सोडत नाही सोडा का घरच्यांनी पण आता माझ्या इच्छेसाठी मी सगळं करा दिले ना! मग ते सोडायचं नाही, जोपर्य आपल्या हातात जोपर्य हित आहे तोपर्यंत तेच कायचं. लाग नंतर बघू पुर्ण नाही करून दिलं तर आपण आपला हा त्या शिक्षणावर काय तर करू शकतोय. ह्यामुळे मी शिकायलय गॅप नको टाकायला म्हणजे एकदा गॅप टाकाला की परत शिकू वाटत. असं वाटत नाही जाऊ कॉलेजला जाऊन त्यांच्यात बसायला प ती सगळी लहान वाटत आणि आपणच लई मोठ वाटते.
मोठ वाटते हाच हा सगळ्यांच्या. बरोबर, शिकलेलाच बर असत त्यात
बोला तुम्ही, हा हॅलो!
वेळ लाग वेळ लागतोय गोष्टींना खरं गोष्टी होत्यात खरंच ते वेळ येईपर्यंत वाट बगावीच लागत. असं आहे ना! त्यामुळे वाट बघितल्याशिवाय पकणला आहे स पना नाही.
आणि आपल्या नशिबात जोपर्यंत काय नाही, तोपर्यंत आपण काय करू शकत नाही.
हा जेव्हा मिळणार ज्याच्या त्यावेेळेस त्या दिवशीच भेटतय तेे किती पण प्रयत्न केला तरी काय उपयोगत नाही त्याचा. पण प्रयत्न सोडायचा नाही, प्रयत्न करत राहायचां तेव्हा ते निहे मस्तईत दांबूळ तोड पढतं. हा सगडंच.
आणि आता सध्या तर अशी कंडिशन आहे की पोरांच्या जेव्हा जर राहिलो तर संपलंच आयुष्य काय उपयोग नाही आहे. नवरा कसा मिळेल सांगता येत नाही.
कुणाच्याच कुही विश्वासावर राहून चालणार नाहीये स्वतः सा स्वतःच खंदिर उभ राहायला पाहिजे. स् स्वतःसाठी स्वतःच करायला पाहिजे असं आत्ताच जग आहे. किती जगात ऐकतोय. मुलांना आईला नेऊन पंढरपूर मध्ये सोडली आश्रमात नेऊन ठेवली. मुलं बघा आले नाहीत असश्र मला जाऊन कधीतरी भेट देऊ नय तिथले म्हात्र जे आज्या असतात ना त्यांचं ऐकलं की अक्षरशः असं वाटतं की, आपण खूप चांगलंय आपले मुल अजून लहान आहेत. मुलं मोठी व्हायच्या अगोदर आपण आपली सोय करून ठेवावी. एवढा विचार बदलतात अ
शार बदल म्हणजे आता त्याची माणूस की राहिलीच नाहीयत.
नाही तर,
मी काही जरी कुणाला जीव लावलून सुद्धा काऊ पिऊ न असं झालेल लावताय तेच परत पुढे जाऊन आपल्याला त्रास देऊन जातय.
होय, जेव्हा आता म्हणतातच की आता कलीुग चालू आहे.
कलियुग म्हणजे खतरनाक कलियुग चालू झालाय सध्याला.
अ बोलायचा विषयच नाही तो, कोण कोण आला रस्त्याला. पडलं तरी उठवायच्या अगोदर व्हिडिओ करत बसतात हे जगात जगात चाललय आता होय आम्हीथ होतो ना आमच्या समोर तसं झालं खर म्हणत नाही की बाबा ते पडलेय त्याला उचलावं पाण्याची बॉटल एखादी द्यावी नाही तर कायत त्याला मदत करावी ते सोडलं हेच्या खिशातला पहिला मोबाईल नेत्यात बाहे
मोबाईल निघतात आणि काय करायचं
पडल्याल्याला उठवायचं राहिलंस समोर झालेली गोष्ट आहे आम्ही गणपतीच विसर्जन चालव होत आम्ही गणपती बघायला निघालो तर दोघां नवरा बायको आणि त्यांची लहान मुलगी होती मग ती एक मुलगी पुढं बसलेली आणि एक दोन टू व्हीलरवाली पोरं पाठी मागणारले ऍक्टिव ववर आणि त्यानी जाता जाताे धडकली त्यांना आणि ते साईडच्या रस्त्याच्या मधला मध्ये मधला तर स्पीड ब्रेकर असतना त्याला जाऊन नाही त जोघ जना अ जोरात धडकली आणि अशी क्रॉसराज भिंतीवर आपटली मग ते बघायला माणसं जमा झाली ना आणि पण त्यांच्या पाठीमागत होत थोडं पण आम्हाला गाडी म्हणजे लांबून दिसले ते कि ते पडले ते ते ब पडलेली ब बघायला लागले त्यांच्या गाडी अंगावर तशीच आहे तरी पण त्यांना कोण उठवायला जाईना त्यांच्याकडे बघतच राहिलं मोबाईल घ्यायला आहेत्हडओ करायले माझता ती लेडीच होती ना त्यामुळे म मी आणि आमचा नंदुबाई होता ना आणिने दोघींनी जाऊन त्यांना उठवलं तिला पाणी दिलं तिच्या लहान मुलाला घेतलं देव एवढा पाठीवर मुलगी ती डॅक्टरमधून जाताना गणपतीची मूर्ती बघत होती आणि पर्मध्ये गणपती ब पप्पा मोर्या म्हणत होती आणि पधून उठली तरी ती पग तेच म्हणत होती गणपती बाप्पा मोर्या
तिला कळलं ना त्या टाइमला कसं झालतं लाग पडल्या पडल्या आपल्याला सुंड पडले मग कळत नाही किती लागले
हा नाही तर लहान मुलाला ते्हा लहान मुलाला काहीच लागलं नव्हतं त्या मुलाच्या आईला पण नव्हतं लागलं ते लागलं होतं बापाला थोडं लागलं होतं त्या माणस होता त्याला तेव्हा असं खर्च केलं होत चांगलंच खर्च होत होत हाताचा ख त्यांना पाहायला जरा डोक्याला थोडसं लागलं होतं पण बऱ्यापैकी लागलं होत त्याला त्यातन तोच सगळ्यांनाचवरत होता पण त्या मुलीकडे बघून का नाहीक् त वाटलं की कसली मला ते बाद असतील कशीुुंद अेाडी चाल हो आता तर लहान मुलांना लहान मुलांच्या पण हातात आात गाड्या आहेत बारा तेरा वर्षाच्या पुर आ गाड्या पळवतात
होय वर चालते ठेवतो
हा हा